हॅलो?
हा नमस्कार ताई!
हा नमस्ते नमस्ते,
काय चाललं कशा आहे तुम्ही,
बर बर तुम्ही कसे आहेत?
मी बरी आहे, झाला स्वयंपाक, आवरलं तुमची काम,
हो आवरले, आवरले,
काय बनवलं तुम्ही आज?
आज ना मेथीची, भाजी डाळ, भात बनवलाय,
अच्छा, तुम्हालापेशल काय आवडतं रेसिपी मध्ये,
रेसिपी मध्ये काय सगळ्याच आवडतं नाही, का आपणच बनवायचं ना आपणच खायचं म्हणल्यावरतं.
पण एखादां असेल ना तुमचं स्पेशल,
स्पेशल काय आमच्या इकडे, आता बिर्याणी वगैरे बनवतात छान.
छान रेसिपी सांगा तुमची, बिर्याणी कशी बनवता तुम्ही,
हो का, बिर्याणी आता तुम्हाला चिकन मटनची कशाची पण पाहिजे कशाची सांगू माहिती
नाही व्हेजिटेरियन सांगा
वेजिटेरियन
हो
अच्छा व्हेजिटेरियनचे आता मसरू पुलाव पण येतो नाही का सोयाबीन वगैरे टाकून ते पण होतं हम्म हम्म त्याला काही कांदा टाकायचा आलं लसूण टमॅटो अ परत थोडीशी हिरवी मिरची अ आद्रक लसूण झाला ना पुदीिना आणि कोथंबीर हा हे एवढं सगळं नाही का कापून वगैरे हे करून घ्यायचं त्याच्यानंतर क वगैरे छान परतून घ्यायचा आणि सगळ्यात मेन तर बराटे असतात ना सोलून घ्यायचे छान धुून आणि मग पहि ते तळून घ्यायचे
हो हो
तेलामध्ये त्याचे मोठे मोठे कापून तळून घ्यायचे आणि त्याच्यानंतर तर मग थोडास गरम मसाला टाकायचा आपला अख्खा मसाला असतो ना
हो हो
गरम मसा तेजपत्ता ते नाही का
हा बरोबर लवंग काळी मिेरी
हा हा ते सगळं थोडं टाकायचं बराटे फ्राय करून घ्यायचे त्याच्यानंतर कांदा टाकायचा अ मिरची वगैरे आले लसूण ते सगळं मसाला जो आपण केलाय ना ते सगळं टाक त्याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं नंतर बिर्याणी मसाला टाकायचा मटन मसाला
अच्छा
हा आणि थोडासा धना पावडर किचड किंग मसाला टाकायचा आणि पाणी टाकायचं हा
अच्छा
आपल्या हिशोबाने नाही का म्हणजे जसं भात आहे त्या हिशोबाने पाणी घ्यायचं आपलं
तर तुम्ही राईस ते बॉईल करून ठेवता की त्यात पाणी टाकून शिजवता
पाणी टाकून पण शिजवत देत आणि बॉईल करून पण शिजवत येत
अच्छा दोनही टाईप मध्ये करता येत
हम्म हम् हम् हम् मी ते वगैरे टाकून हा मी मीठ वगैरे टाकून उकळी आल्यावरती त्यां टाकायचं धुवून नाही का मग आणि चांगला शिजत आल्यावरती दम मारायचा आणि त्याच्यानंतर मग थोडासा कलर टाकायचा वरून पुदिना टाकाय टाकायचा कोथंबर टाकायची अजून थोडीशी
कलर कुठला टाकता तुम्ही
ऑरेंज कलर टाकायचा आपला खाण्याचा कलर असतो ना जलेबी हो
हो
तो कलर टाकायचा आणि होऊन द्यायचं पाच दहा मिनिटं कोणी इनिंग गावरान तूप वगैरे पण टाकतं सोयाबीन मसूर हे टाकून पण महतात
जे आपल्याला आवडतं ते टाकू शकतो
हो हो दही पण टाक य आणि जर तुम्हाला तशी दम बिर्याणी करायची असल तर मग हे सगळं जे आहे ना कांदा वगैरे चांगला परतून घ्यायचा
लाल करून आणि आपल्या सोयाबीन वगैरे ना सोयाबीन परत बीन्स वगैरे असतं ना सगळं ते सगळं फ्राय करून घ्यायचं हा त्याच्यानंतर कांदा चांगला परतून लाल करून घ्यायचा साईड ला काढून कुरकुत होतो नाही का असा
हो हो
हा तसं काढून घ्यायचं आणि त्याच्यानंतर मग हे सगळं मटेरल टाकून दही वगैरे टाकून चांगलं फ्राय करून घ्यायचं नंतर बिर्याणी मसाला आलेल ल सून वगैरे सगळं टाकून असं नाही का चांग चांगलं असं हे झालं पाहिजे लाल होईपर्यंत परतून परतून घयच
हो हो
आणि त्याच्यानंतर मग इकडं तांदूळ बॉईल करून घ्यायचे नाही का
हा
ह हा हम् एकीकडे तांदूळ बॉईल करून घ्यायचं थोडासा गरम मसाला अख्खा मसाला असतो ना ते टाकून
अच्छा
आणि मग हा बॉईल झाल्यानंतर थोडीशी नाही का थोडीशी कसर राहियला पाहिजे एकदम थोडीशी पुचा कच्चा मग काढून घ्यायचं पूर्ण नाही शिजवायच हा पूर्ण नाही शिजवायचा हा मग ते चाळणीमध्ये टाकून त्याच पाणी काढून घ्यायचं आणि मग आपण जो मस्त ला केलाय ना एका पात्यामध्ये प खाली तूप वगैरे टाकायचं जसं जरा जे आवडतं तेल तूप आणि मग एक तांदळाचा जो भात केला ना आपण त्याचा एक लेर द्यायची त्याच्यानंतर जे आपण मसाला केलाय ना का आता सगळा व्यवस्थित छानपैकी
जी ग्रेव टाईप तयार केलं होतं हो
हा हा जे आपण खिरवतंत्र आहेत तयार केलेलं हा त्याचा एक थर द्यायचा त्याच्यानंतर कसं भात टाकायचा त्यावररून परत पातळ पातळ आणि मग कलर टाकायचा नाही का थोडासा कलर टाकायचा हा कलर टाकल्यानंतर परत मग थोडासा पोदी ना कोथंबीर टाकायची आणि जी आपण कांदा परत परतला होता ना सगळं कांदा नाही टाकायचां बघ तो ठेवायच साईडला
अच्छा
हा पातळ कांदा आपला अस ते कुरकुरीत जायला तोवरण अस पातळ प टाकायचा
हा हा
त्याच्यानंतर परत एक लेअर द्यायची नाही का तशीच परत मसाला वगैरे टाकून भट टाकून कलर टाकून दम मारून द्यायच त्याच होच छान होतो खूप छान होतो भात
चालेल मी नक्की ट्राय करून बघेल
हा हा हा तुम्हाला काय आवडतं
मला तु तर सगळंच आवडतं चायनीज आवडतं साऊथ इंडियन आवडतं महाराष्ट्रीयन आवडतं
हा हा हा आवडतं पण बनवता काय
बनवते ना मी सर्व बनवते
हा हा हा याचे डोसे वगैरे बनवताात का तई डोसे इडली
नव दे ना
हा हा हा
साऊथ इंडियन डोसा आपण एकदा जर आपण तांदूळ टाकले कि त्यात डोसा होऊन जातो आपली इडली होते आपे होता
हा हां हां किती दिवस भजातो तुम्हीांदळ वगैरे हॅलो
पहिल्या दिवस उडदाची डाळ टाकतो थोडी
हा
आवाज येतोय एक माझा
हा येतोय येतोय आवाज येतो बोला ना
हा म्हटलं पहिल्या दिवशी तांदूळ टाकतो हा ऐका ना
हा
पहिल्या दिवशी तांदूळ टाकतो असं दुपारी संध्याकाळी
हा हा
त्यानंतर थोडी उडदाची ती वा्हाईट डाळ आहे ती बघा मी टाकतो त्यानंतर अ अ त्याच्यात थोडेसे वाटीवर शाबुदाणे थोडेसे मेथी दाणे म्हणजे मेथी दाणे जास्त नाही टाकायचे कारण ते कडू असत
हा हा
होणे नॉर्मल आपल्याला ती इडली स्पंजी होण्यासाठी आपण त्यात पोहे टाकू शकतो क वावाटी भरून
साबुदान
हे सर हो शाबुदाना पण टाकतो कारण त्याच्याने व्हाईट कलर जास्त येतो इडलीला
अच्छा
हम्
समजा एक दोन ग्लास जर तांदूळ असल तर त्याला हे क आता डाळ
अर्धी अ एक वाटी घ्यायची डाळ
दोन ग्लास तांदूळ असल तर एक वाटीच
हो हो
म्हण ते अर्धे आणि अर्ध घेतात ना काही प्रमाण
ह नाही आम्ही एकच घेतो आम आम्ही कसं डायरेक्ट अर्धा अर्धा किलो मोजून घेतो ना तांदूळ
हा
ह् मग त्याच्यासाठी पावसर द असं
हा हा हा मग म तेच म्हणते
पावसावर नाही जास्त कमी थोडी ह कमी
हो हा हा
त्यानंतर साबुदाणे हे कलर साठी वापरतो आम्ही आणि छान कलरो वाईट शु्र आणि पोहे पोहे का घाल तो कारण पोहे घातल्याने ती इडली माऊ आणि स्पंजी होते
हा हा
म्हणजे तांदूळ कस जड असतो तर पोहे टाकले का तर हलकी लागते इडली खाल्ल्यानंतर आपल्यालाच रिडते वगैरे असं काहीच होत नाही रात्रभर पाण्यात म्हणजे पूर्ण पाच सहा तास पाण्यात भिजू द्यायचं संध्याकाळी रात्री साडे नऊ दहा आसपास आम्ही ते मिश्रण पूर्ण दळून टाकतो म् मिक्सर मारून
हा हा हा
त्यानंतर ते एका डब्यात किं तुम्ही कशात स्टोअर करून ठेवू शकता.
अच्छा
दुसऱ्या दिवशी छान छान ते फुगून फुगून येत वरती पीठ
हा हा
मग आपलं सांबर हो सांबर पहिल्या दिवशी आम्ही सहसा इडलीच करतो इडली सांबर
हा हा हा
सांबर बनवण्यासाठी आपण मिक्स डाळ पण घेता कोणी कोणी कोणी फक्त तुरूची डाळ वापरतात.
हा हा न मिक्स ाल
तरीच हो मिक्सदाळ छान लागते पण मग कसं कोणाला जास्त चालत नाही ना मिक्सदा
आणि तुरीच्या डाळीने असिडिटी होती ना जास्त
हा पण मग आपण कसं सकाळीच खातो त्याच्यामु नाही येत एवढा प्रॉब्लेम
हा हा आणि अजून खोबऱ्याची चटणी ओली
हा खोबऱ्याची चटणी ग्रीन चटणी किंवा मग लाल चटणी बनवतो.
हा हा हा
दही टाकूनही बनवू शकतो आपण खोबरं आपलं ओला ओलं खोबरं घ्यायचं किसून किसून घ्या किंवा तुम्ही तुकडे करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला त्यात टाकण्यासाठी जिरे अ खोबरं, हिरवी मिरची, अद्रक, लसूण हे आपल्याला मिक्सरमध्येध्ये बारीक पिसून घ्यायचं.
हा
ते पिसल्यानंतर आपण तेलाची फोडणी त्याच्या वरती पण टाकू शकतो किंवा मग डायरेक्ट गॅस वर पण आपण थोडी फोडणी देऊ शकतो.
हा हा हा
जर तिखट खायचे असेल तर आपण ख क टाकायचं तर आपण दही पण टाकू शकतो तसे पण छान लागते.
हा ह हां मोरीचा आणि याच्याकडे
जिरा मोरी हो बरोबर
हा हा हा हा
चालेल झालेय आपले धन्यवाद तुमच्याशी बोलून छान वाटले.
हो आम्हाला पण छान वाटलं त आहे माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
धन्यवाद.
हो हो